हा.
बोल तुझं कस काय ग मला आणि परत कॉल लागा लागलात.
आग माझं राहिल्यात ग ते.
नाही नाही अग तसं म्हणत नाही मी अ म्हणजे आता बघ पाच कॉलच्या वरतीच जास्त. तुझं झालंत ना.
होय.
तरी पण कसं लागा लागलंत म्हणाले मी लावं लागल तरी तुला लाग ना.
काय माहितीय आता मला.
म्हणजे तुला परवा कनी हेच. म्हणजे परवा ते काहीतरी टाचचा प्रॉब्लेम आलता फोन फ्रेंड चा. त्यानंतर तू परत त्यावेळीपासून लावायला लागलं मग त्यावेळीपासून धरल्यात वाटतं पाच म्हणून.
हा असलं.. तसच काहीतरी आम्हाला टास्कच येत नाहीेत ग कुठलं काय.
ट्रान्स्क्रिप्शन चं टेस्ट फेल झाले त्यानी आत्ता. सांगितलं सरांनी की टेस्ट फेल झाले त्यांना टास्क येणार नाही म्हणून. माझं ते फेल झालेलं टास्क मग अग. त्यांनी कणी म्हणजे हेचं मराठीत ट्रास- क्रीरप्शनच होत माहितेय काय ऑडिओ ऐकून ते हाय तस टाईप करायचं. ते त्या. टाईप केलं माझ्या जस आहे तस टाईप होत नाहीय. चं, ह्याव तेन ह एक एक शब्द असे राहायला लागलेत ग ते. मग ते.
मला हाय म्हणजे मी टेस्ट पास झालोय.
व्हय तू कराय लागलेस की आता तेरा किती झाले तुझे?
पंधरा पंधराशे झाल्यात.
झाले आणि ते मग लोकवानीच. तर हे सगळं पास झाले तरी पण अजून दाखव ना बाकीचे सगळी पाचशे पर्यंत गेलीत.
होय मला ते आलंच नाही खरं.
तू काय ग्रुपला मेसेज टाकाय लागल्या काय रिप्लाय देण्यात झालेत सर.
दुसरंच कुशाल तर रिप्लाय द्यायला लागलात काय कळणारच.
हम्म. आता मी तर रोज सकाळी उठल्यावर कधी मोबाईल घेतो त्यावे रिप्रेश मारयला लागलोय. कायच येई ना मग आता मी काय. करायला लागलोय मी आता काय करणार आहे आता माझे चार कॉल राहिलेत. ते चार कॉल. कॉल लावणार लावलो कणी रिफ्रेश म्हणा. तेवा तरी टास्क येतय काय बघणार पण आणि परत पंचवीस तीस चा टास्क.
अ कॉलिंग चच येणार मग परत आणि. मग आता माझ पण बहूतेक माझा अजून पाच कॉल आहे हे.
ह म्हणजे तुझ तीस होत्यात पूर्ण.
तीस नाही अजून पंचवीस होणार.
हा हा हा.
अजून पाच राहत्यात.
मला अजून दोघी तिघी पाहिजे आहेत. थांब अ.
मला अजून दोघी तिघी पाहिजे आहेत. त्या बाईचा नंबर पाठव ग.
पाठवतो थांब हुडकतो ते नंबर त्याच्यात हाय माझ्या ह्याच्यात. ते बघितल मी तो पाठवतो तिला आत्ता लावू नको पण संध्याकाळी लाव. तिला मी बी कॉल करायचा आहे.
धी केलीयास त्यांना
त्यांना ती दोनच केल्यात अगं मी आणि त्यांनी परत मग आता मला झालं की असं माझा रिचार्ज संप ला ना मला वाटले त्यांनी करतील मला कॉल तर त्या पण केल्या नाहीत. काय कॉल वगैरे कायच नाही.
हो असं कोण तर सारखं असं बोलणार पाहिजे ग.
आपल्याला काय आता काय काम नाही. त्यामुळे आपण करू शकतोय ग त्या ऑफिसला जाणाऱ्याच काय मग. व्हयं सकाळी ऑफिसला जातात ना त्या
हम्म हम् हम् हम्म
पुण्याला आहेत बहुतेक काहीतरी
ह हा
हो ग
एक कंटाळा आलंय पाऊस ही केवढा धो धो धो धो पडलाय. थांबता थांबण आता जरा थांबल्या आता आणि परत चालू होतय
ते नाही मला केसांचं सांग की
कुठलं तेच कि फ्लिकसचा वापर
आणि केस पण लई घाण झालत अगं माझे म्हणजे काय
काय ते एक नही अ ते कुठलं हे ज अ ते ह्याच्या्यात करत नाहीत काय ग ब्युटी पार्लरमध्येध्ये ते
स्पा
हा तसलं करून बघतीस काय बघ एकदा
अग प वापरतोय कधी तर म्हणजे जसं कार्यक्रम असला तरच वापरतो मी एनी टाईम नाही वापरत
नाही का कंडिशनर म्हणजे ज्यावेळी डोक धुतो होते त्यावेळी कंडिशनर वापरलं की नाही केस गुंतत पण नहीत लई आणि परत केस घाण पण होत नाही.
माझी केस अशी झाल्यात
तू स्ट्रेटनर विटनर मारतेस काय? हा मग त्यामुळे तसं होतयंच ते स्ट्रेटनर मारणार
एक तर केसांना केसांना क नाही आज जर डोक धुणार असली तर एक दिवस आधी या दोन दिवस आधी असं डोक्याला तेल लावून चांगलं मॉलिश करून घेतलीच की नी येते नुसतं तेल लावलीस तर काय होणार नाही मॉलिश पाहिजेच अन त केसांना मग ते केल्यानंतर सकाळी ते मी तरी केस माझे का म्हणजे केस गळायला नको म्हणून एक लावतूय मी ते हे पाणी अ हे ज मिळते असत्यात क नई पाण्यात उकळतोय आणि ते उकळलेले पाणी ते कलर बदलतंय ना पिव ळ्या कलर मधे जरा असे होते पिवसर मधे ते पाणी त्यात जरास चहापूट टाकतोय उकळून आणि मग नंतर ते गार झाल्या क ठिवत्यो मग त्यात कणी जोमिश शम्पू डोक्यायला लावते तो शॅम्पू त्यात मिसळून मग नंतर डोक्यावरती घेते म डोक्यातला कोंडा पण जातोय केस पण गळायची बंद होत्यात हा झालेय माझ
मग केस गळत्यात का नाहीत?
केस एवढी गळत नाही आधी लई गळत होतीत
अग माझे तर लई गळाला लागलात मग मला मी पण तसच - - करतो मग का काय करायचं?
मेथी आणि चहापूड थोडीशी कणी पाण्यात जरासं कणी उकळायचं. आणि म नंतर ते पाणी गाळत गार झाल्यानंतर त्यात की नई शाम्पू घालून की नई डोक्याला डोक्यावरती घ्यायचं म्हणजे आपण कसं डोक्याने माय मॉलिश करून डो
हां माझं तेल लाव डोकात उगचच शी जसं बाहेर वगैरे- फिराय गेलस कणी लगेचच घाण चिटकते.
हे दोन मिनिटं थांब कट करू की काय? अगं ते जर असं खाली काम आलंय ग थांब मग राहू दे चालू राहू दे थांब
कोणा बरं ठीक आहे
थाब दोन मिनटं